बोला.
काय चाललयं, जेवण वगैरे झालं?
हा झालं जेवण.
अ ते नाही तुम्हाला रव्याच्या लाडूची रेसिपी हवी होती ना?
हा सांगा?
त्याबद्दलच बोलाय सांगायचं म्हंटलं आता वेळ आहे.
हा.
तुम्ही काय करा आधी आपण ज्यावेळी लाडू बनवतो ना त्यावेळी एक रवा रवा आणि साखर असं ते सम प्रमाणामध्ये ठेवायच मोजून घ्यायचं ते. आता समजा तुम्ही चार वाटी रवा घेतला. तर त्याला अ चार वाटी रव्याला ना
साखर
नाही नाही साखर नंतर घ्यायची ती, तो रवा आहे ना. त्याला एक दीड वाटी तूप घालून भाजायचं व्यवस्थित.
चार वाटीला?
चार वाटीला एक वाटी आणि थोडस होईल एवढं. म्हणजे तो रवा हा रवा असा पूर्णपणे ना तो तुपात म्हणजे अस तूप त्याला सुटलं पाहिजे. हा एकदम असं मं द अचेवर ठेवायचं.
आणि
व्यवस्थित ते भाजत आलं हा भाजत आलं ना ते थोडं गार करायला ठेवायचं आपण साईड ला. आणि चार वाटीला बरोबर चार वाटीच साखर घ्यायची.
मग जादा होत नाही ती?
नाही होत
गोड.
नाही नाही होत नाही नाही होत. आणि मग त्या साखरेला कणी पाक धरताना आपण म्हणजे साखर जेवढी बुडेल पा ण्यात तेवढंच पाणी घालायचं त्याला किती तुम्ही दीड वाटी पाणी घातलं तरी पण बास होत. हा म्हणजे अस अंदाजान आपण पाणी घालायच ओ. वा टी च्या मापाने जर तुम्ही घालायला गेला ना तर ते पाणी कमी किंवा जास्त होत म्हणजे आपल्याला लक्षात येतय आता पातल्यामध्ये जर तुम्ही चार वाटी साखर घेतला काढून, तर त्या ती लागते तेवढीच हे करायचे पाणी घालायच थोडं त्यात आणि एक सारखं ढवळत राहायचं. च त्याला मग एक थोड्या वेळाने असं त साखरपूर्ण विरगळी ना त्याशी बुडबुडी यायला तयार होतात त्याचे मग तुम्हाला हा पाक यायला तयार होतोय. तुम्हाला पाक जर जमत नसेल कळ त नसेल तर ते काय करायचं आपण म्हणजे असं एक छोटा चमचा किंवा असं ओलातनं वगैरे असतं ना ते हा. अे पण पोळी वगैरे भाज, भाजी वगैरे भाजायला घेतो बघा.
हा.
हा ते घ्यायचं आणि त्याच्यावरून ते पाण्यामध्ये आपण हलवतो ना साखरेचा पाक ते पाणी असं मध्ये पाणी घेऊन ना त्यात ते सोडून बघायचं त्यास एका ठिकाणी गोळा व्हायला लागलं तर तो असं कच् हा एकदम घट्ट नाही मिडियम मध्ये एकदम जर तो गोळा हा एकदम जर तो गोळा घट्ट झाला ना तर ते पाक पुढ जातय. ते मग ते लाडू म्हणजे असे हे होतात ओ. ते पुढे जातात कठीण क खूप घट होतात थोड मउ असं गोड म्हणजे सुरुवात असते त्याची व्हायची. त्यावेळी ते मग त. रव्याच्या लाडूचा परफेक् पाकाला म्हनायचा तो. ते खाले काढून ठेवा उतरून घ्यायचं गॅसवररून तुम्ही आणि तुम्हाला हवं असेल तर मग त्यात बेलवट्याची पूड वगैरे अशी बात करून घालायची. आणि मग ते आपण भाजलेला जो रवा आहे ना तो सगळा घालायचा त्याच्यावर एक सारखं ढवळून एक तास भर जरी तुम्ही असं झाकून ठेवला आणि हा ते रवा घातल्यानंतर ना परत एक दोन तीन तूप सोडायचं वरून त्याला
आणखीन.
हा आणखीन. पाक अ ते आपण पाकेमध्ये रवा घातला नाही हलवायचं ते आणि ते गार करायला आपण जेळी ठेवतोय क नाही झाकून
हा.
त्यावे त्यावर म्हणजे तूप सोडून ठेवायचं मी ते एक अर्धा पाक येतोय. अ ते स्वच्छ घासून वगैरे हाताने घासून घेऊन न आपण ते वळून घ्यायचे लाडू छान असे एकदा करून बघा ट्राय
च्याला अडीगत घासून बघायचे.
हा थोडस घासून घ्यायचं ते. कस होतंय न घासता जर तुम्ही बांधला ना तर लाडू जसे सुोकतील का नाही तेस रवावररती सुटल्यासारखा दिसतोय
हा.
हा रवा रवा दिसतोय तो वरती आणि थोडस असा बुंदीजे लाडू जस जस घासून घेतोय ना हाताला तस हा त ते जर घासून घेऊन तुम्ही बांधला ना तर तो सुटत नाहीत रवा सुटत नाही त्याचा आणि लाडू हे छान वळले जातात मऊ राहत. तुम्हाला असं प्रवासात वगैरे जायचं असेल किंवा असं आपल्या बना मुलगीला बहिणीला वगैरे असं द्यायचं असेल ना एक आठ पंधरा दिवस टिकतील अशे लाडू पाहिजे असेल ना तर असं करून बघा एकदा ट्राय करून बघा छान हो
हम्म चालतय की तस. मी परवा लाडू कसे केले तुपात भाजले चांगलं मग दरवेळेस कसं साखर लगेचच घालून करत ह्या वेळेस म पाक करून बघा पाक केला मग प्लेटीत पाणी घेऊन असं हे बघितलं की ते टाकून मग ते काही हेच यत नव्हतं त्याची गोळीच येत नव्हत खूप वेळ बसली परत म्हण टल जाऊ दे आता काही करायचं नाहीये.
मग तुमचं ना पाणी जास्त झालं पाणी जास्त झालं असणार आहे.
पण बुडबुडे पण भरपूर येत होते की पाणी मी जादा ठेवलं नव्हतं एक वाटीच ठेवलेलं.
होय काय बुड बुडबुडे ते यायला चालू होतात साखर जशी विरगळ
साखर परत घट्ट व्हायला लागली की माझी.
मग तो पाक पुुढं पाक पुढं गेला तुमचा तो पुढ गेला.
हा मग मी ते केले मंग नंतर तर जरा असं घ्याच्यात कमी पडलं म्हणून परत एकदम पाणी उकळून घेतलं आणि त्यात घातलं कारण लाडूच वळायला येई ना ते पहिले थोडे वळले गेले पण हाताला ते सगळं रवात साच राहायला लागला की
चिकट, चिकट झालं काय सगळं
चिकटलणी असं वाळलं वाळक झालं सगळं
ह मग ते पाक पुढं केेला तुमचा जा
काय झालं कळालंच नाही म्हंटलं बाई मला आणि इथली जण करून देणार होती ती पडली आजारी म्हटलं जाऊदे तूप हौसन विकत आणलय गप करावे तू म्हटलं तर ते तसं झालं झाले सोडा चांगलं चा सगळ्यां आवडी ना पण मला ते अस वयला येणार मग नंतर दुसऱ्या ह्याला ज अस मला गरम पाणी करून घ्यायला उकळून पाणी
तुम्हाला असं पाणी वगैरे घालायला लागते ना त्यावेळी समजून जायचं की आपला पाक पुढं गेलाय
होय ना कारण कोरडं कोरडंच झालं तर सगळं
ते कळीच्या लाडूचा पाक झाला तुमचा मग तो
हो काय झालं मी कळीचे लाडू म्हणजे आचारी्य बोलवून आम्ही करायचो पण अस एकदा तिन केलं आणि तीन चार किलो केते तीन का साडेतीन चार किलोच होत आणि नंतर पंधरा दिवसाच्या आताच भुरा यायला लागला मग बंदच केलं नकोच बोलवायला म्हण म्हटलं फुकट पैसे वेस्ट गेले रव्याचे पण घेतलं तुम्ही सांगितलं तसं त्यांनी पाक वगैरे पण केलता पूर्ण रवा तिचा कोरडा पडलेला
मग तेच पाक पुढं गेला तरी लाडू रव्याचे खराब होतात आणि पाक जरी कच्चा राहि तरी रव्याचे लाडू खराब होतात असं होत ते हम्म हे करायला वेळ जास्त लागत नाही पण कसं त्याच प्रमाण असं व्यवस्थित
आता करून बघे ना आताच्याला तर किल्लक त आता पुढच्या आठवड्यात वगरे बघ ते किंवा आता आषाढ महिन्यात हे कळतच ना कंजा वगैरे त्यावेेळेस करून बघते
मा त्यावेळी क ज्यावेळी कराल ना त्यावेळी परत फोन करा मी तुम्हाला परत रेसिपी सांगते
चालतय नाही कस होतंय ती तिथली एक जण म्हण म्हणजे करते त्या भाबी म्हंटल्या खूप छान केले त तिनं म्हणून कल्पना ना मग म्हंटलं बाई मला पण करून दे नाही नाईट लागणार आहे मग डे तोपर्यंतच करून दे
हम
तोपर्यंत म्हणजे सगळं हेच झालं म ते हे खाल्ल्या मुलीना एक दोन तीन राहिलेत फक्त आता तत्यामुळं काही एवढं हे नाही
ते कसं होतय थोडासा जरी अंदाज आपला चुकला ना पाकीचा तर तो ते खराब होतात लगेच असं होते पुढं जातय किंवा हा कच्च राहिलं की त्रास कच्च होतय ते लाडू पण कच्चे राहतात आतन बाजून लगेच खराब होतात ते
होय खराब झाले कि काही खरं नाही आ
ह होय ते किती जास् जास्तीत जास्त तुमचे आठ दिवस टिकतील त्याच्यानंतर मध्ये हेच होतात आज
मी कसं तुम्ही सांगितल्या ग तर चार वाटीचच गेलेलं होत जादा कयलाच बघत नाही मग आणि कसं ज्यादा करून पण काय उपयोगा असं होते खाल्लं तर काय नाही मग ते मुंग्या भरतात त्यापेक्षा पा ठेवा पावडर टाका प्रमाण त्या दिवाळीच्या वर होतय मग ते केलेलं
थोडं थोडसच करायचं.
नाही म्हणून तर ते चार वाट मुलगीला तेवढं आवडतं की नाही, ती खाती मग ह्यांच्या एक ताटाला लावायचं. म्हणजे संपतोय लवकर मग परवा त्यांची शेतीतले मी बुंदीचे लाडू केले मग चांगलेच केलते सोडामी चरणी मग ह्यानी दोन किलो बुंदी आणली आणि मुलग्याला म्हण लेली एक किलो करायची बुंदीच, मग म्हणाली दीड किलो सा खर भागराउन आणली तीन किलो साखर, आन ती साखर घाताना म्हणती की आवो लई साखर वाटती आवो न्हाई हो दीड किलोच म्हटले.
आणि नंतर मी गेल्यानंतर लागला की मला बोलवलं आणि मी तरी बाहेरच बसलीया. बोलवलं मला आणि ह्यांचा पाक अस चांगलं बुडबुड येव तुम्ही म्हटलांय तसे यायला लागलेत की चांगले. म हिनं बुंदी घातली तर पाकच कमी झाला, एक किलोच्या ह्याला आणि एकदम घट्ट घट्ट सगळी साखरच वर आली आणि तिनं गरम पाणी केलं आणि व सून नवीन हे तिच्या भावाचं लग्न होतं. मग तिकडं घेऊन जायचं होतं विजापूरला. आता म्हंटलं काय खरं नाही तिला टेनिस ह्यानी एवढं आलं म्हणली कधी नव्हद पहिल्यांदा करायला म्हणून म्हंटलं बाई कुणाला बोलवत नाही. मी पण दिवाळीमध्ये असं विकतचच म्हणून एक एक किलोची पॅकेट आणतो बघा आणि रिकामे होतो. काय होतंय इथलं एकदा असच करायला बोलावलं चांगली करती ती म्हणून, आणि हिथं एक आमची हिथं भाभींचे आई वारली तिथं गेलो तर कशाच काही तिथं ते वारलेत म्हणल्यावर घरात कराया मन लागतय कोण जरी असलं तरी?. दिवाळीला काही काय लावलं नाही कुणी लाई टिंग वगैरे म ह्यांच्यात तिसरा झाल्यानंतर लाईटिंग ही केलं त्या बाईला बोलावलं तिन काही केलं पाक केला पाक पडला कमी कोमट पण पाणी करायची निंगार पाणी घालून तिनं मला लाडू वळवून दिले. परत कानाला खडा अजिबात कुणाला बोलवायचं नाही हा.
पूर्ण खराब झाले असतील.
आठ दिवस पण टिकले नाहीत. मग हिथं कसं त्यांच्या लोकांची ताटं घेतोय म्हंटलं त्यांना द्यायला नकोत? मग हिथं आमच्या हिथं होलसेल दु कानं ती त्याच्याकड फक्त तो रोजची दहाच पॅकेट असत्यात त्याच्याकड. बचत गटाची लोकं देतात करून मग तिथून मस्तपैकी बघ दोन दिवाळीच्या काळाला दोन पॅकेट आणायची एका ह्यात चोवीस किंवा चोवीसच शक्यतो लाडू बसते तिथे मस्तपैकी आणते अन रिकामी होते. लोक म्हणते ती अहो मग हे मुस्लिम लोकांना ताट द्यायची असं काही त्यांना धाधा लाडू घालून देत नाही चार त दिले बस होते ती म्हटलं गप आणायचं रिकाम व्हायच. कुठून तर वेळेस मग आणून ए रव्याच करून बघते आता पुढच्या ह्या च्यात नाही पुढच्या ह्याच्यात करून बघते की आता. आता अजून एक तीन चार आहेतच लाडू घरात आताच तिला म्हटलेलं जेवताना खा म्हणून हो आहेत, नाही ते चांगले झाले नाहीत. तर म्हणून तर तुम्हाला म्हटलं पण ते काय रेसि पी म्हणजे खूप दिवसापासूनच हे येते रव्याच्या लाडवाच पूर्वी मी रवा भाजला की नाही, त्याच्यात हे घालायचे लागलीच साखर घालायची थोडस दूध शिंपडून त्याचे लाडू करायची तिला छोटे- छोट टे आवडत्यात म्हणून ते पण सोडा चांगले व्हायचे तेवढेच आठ दिवस टिकायचे अ ती पण लहान होती त्यामुळ खाणार किती तेवढंच.
ते कितीद एखाद दुसरा. झालं लहान मुलं कुठ जास्त खातात?